हॅलो हॅलो येतो का आवाज ताई. आता येतोय का आवाज?? हो येतोय. तुमचा येतो मला आवाज हं बोला.
हं नाही झाले का काम?? नाही हो झोपली होती मी पण मग काय नाही.
थांबा तुमचा आवाज कट होतोय मला बहुतेक पुढचं जावं लागेल.
तुम्ही रेंजमध्ये या ताई रेंजमध्ये या.
हां बोला.
हम्म हो येतोय आता थोडेसे हा काम चालू आहेत ना मग तेज्यामुळे आवाजमुळे काही झोप नाही लागत.
हा हा हा बाकी आवरलं घरातलं??
हो बाई झालं सगळं.
तेच मी काल मिरच्या आणल्या आज नेसून ठेवल्या म्हणजे उन्हात घातल्या वाळल्या त्या. आता उद्या मिरची मसाला करून घेते म्हणजे मग तेच दोनशे साठ रुपय.
चांगली ये ना कोणती मिळाली तुम्हाला?
दे लवंगी म्हणत्यात तीच घेतली बाई त तिचे नाव नाही माहिती फ क्त ती म्हणे ती बाई म्हणे लवंगी म्हणता याला म्हटलंय हेच नाव काय? तर म्हणे नाव मलाही नाही माहिती.
नाही आणि इतकी तेज
हम्म.
असते ना ओ ती.
तेज मंदे जास्त तेजमधले नाही घेतली तिला सा विचारला ना जास्त तिखट नाही का म्हणून नाही जास्त नाहीये तिखट. थोडी अशी मीडियम आहे म तीच घेऊन टाकली. म आता उद्या सकाळी मसाला पण करते आणि मिरची मंग दळून आणील पाच वाजता.
हम हम् हम म्हटलं काल काय जमलं नाही माझ कॉल करायचं.
हम् हम् काल मलाही नाही जमलं ना मला ये पण ती शेतात काम होतं म त्याच्यामुळे मी काल मी कोणलाच कॉल नाही केला.
तुम्हीच करता का ताई शेतातली काम सगळी??
हा म्हणजे आम्ही दोघं पण अस
हम हम हम.
शेती थोडीच ये ना मग घरचे घरीच करतो.
अच्छा.. हां.
ह आता काही मक्का हाय त्याच्यात मग बार द्यायला जायचं फ
अच्छा... हां...
आठ दिवसांनी ते दोन तीन दिवस भेटतं बाऱ्याचं काम??
हा हा हा...
कधी लाईट राहत नाही आता काल झालं असतं तर काल नेमके दुपारी पाहुणे आली. मग काल गेलोच नाही मग आज सकाळी गेलो होतो मग अकरा वाजेपर्यंत झालं भराय चं आलो घरी मग नंतर स्वयंपाक केला मग जेवण केली.
हो उशीरच होतो ना. जवळ हाय का घरापासून?
हा असं थोडं एक एखादां किलोमीटर येईल. एक किलोमीटर लांब ते काय होतं तिकडचं करायला गेलं की घरातलं राहून जात. मग घरातलं करत बसल की ते राहून जात. मया आसं वाटत उन्हाची. हा नाही उन्हाची ते शेतातलच करून घेतलं तर बरं राहत मग.
नाई सकाळमध्ये लो
सकाळी हा. मग त्याच्यामुळच लवकर गेलो सकाळी.
हम हम हम हम म्हणजे शेतीच्याच व्यवसाय हाय का तुमच्या?
नाही ना. विहिरीच्या मोटरी राहता ना त्याचं दुकान हाय आमचं.
अच्छा. आसं हाय का? हा मग शेती पणे करून घ्यायची. हे आप आपल्या घरात हम. घरातल्या घरात.
हां.
हम्म. मजुरी पण खूप महाग हाय ना ओ आता.
हो‌ मग. खूप मजूरी घेते म ते आपल्याल परवडत नाही ना वो. मग सगळं बाहेर द्यायचं म्हटलं ना. मग ते आपल्याला काहीच परवडत नाही. एकदा ते आता मका द्यायला आली मकाला बाजार नाही मग आपल्याला भेटलं पाहिजे ना काहीतरी थोडं फार असं.
हं. ते कसं मग घरात पुरायला पण पाहिजे ना मग ते. सगळं बाहेर देऊन देऊन मग आपल्याला काय उरत नसतं.
काहीच उरत नाही आपल्याला मग त्याच्यामुळे घर घरीच करू येत तो शक्यतो.
हो ना. मग असं काय एवढं हे नसतं ना.
नाही मकाला फक्त पावडर मारायच्या. खाणं टाकायचं. आणि भरायची आठ दिवसाला भरायची. मग आता ती येईल पंधरा दिवसांनी द्यायला येईल. मग पंधरा दिवसांत दोन पाणी बसल अजून. दोन पाणी दे
मकाला एवढं भाव असतो का हो?
मग मकाला चांगला भाव असतो ना. मागच्या वर्षी आम्हाला चांगल परवडलं पण आता या वर्षी ते युद्धा मुळं बाजार नाही.
हो ना भाई ते. बघा ना. काय कोणाचा फायदा होत नाही आणि नुसतं नुकसानाच आहे. प्रत्येकाच्या आणि बिनकामाच्या.
मग तेच ना आता एक गहू केलाय लोकांनी आता ते गव्हालाच सुद्धा बाजार हाय हो काहीच काहीच बाजार नाही ना. मग तो गहू सुद्धा परवडत नाही शेतकर्याला. काहीच परवडत नाही गहू सुद्धा. हो खूप खूपच ग गहू
आणि विदर्भात पाऊस पडला तर तो गहू गेला पूर्ण.
हा. मग आता समजा तो काढायला येतो त्या वेळेस पाऊस आला का मग नुकसानच ना हो शेवटी.
रात्रनं दिवस पाणी भरायचं. आणि काढायच्या वेळेस हातात तोंडाशी आलेला घास जातो. शेतकऱ्याच तसं जास्त बाई सट्ट्यासारखं होत ताई. सट्ट्या सारखं लागलं तर लागलं नाही तर मग गेलं सगळं.
गेलं सगळं. तेच राहतं शेतकऱ्यांचं भेटलं तर भेटतं नाही तर गेलं.
हारजीतचा सौदा असतो तो.
हूं. यांना तेच मी सकाळी बारी देत होते तेव्हाच म्हंटले एवढा खर्च झालाय आपला तो तरी फिटतो का नाही काय माहिती म्हटलं, ते मक्याचं बी खूप महाग राहतं वो.
अच्छा! असं आहे का, माझ्या बहिणीचे मिस् टर आहेत ना ओ, त्या कंपनीत आहेत, त्यांच्या मका प कुठल्या कंपनीत आहे बाई ते आता, मैको मध्ये
मायको
हं!
नाशिकलाच ना!
नाही ना, त्यांच्या कंपन्या आता काय, त्यांना इथं जळगाव दिलेलं नाही, जळगाव साईड
हा का मकाची कंपनी का म्हणले?
हो! स्पेशल मक्याची ना, त्याचे बिवारं खूप
म्हणजे त्यांचेच माणसे येऊन खोडून घेऊन जातात. असं काही आहे का, का काही
नाही हो, नाही, नाही नुसतं ते आपल्याला बिवारं देता बस.
हा, का!
हा, बिवार घेऊन यायच्या आपण, आणि लावायच्या मग त्याला उ उत्पन्न जास्त येतं म्हणे, चांगला आहे तो कणीस, मग त्यांनी दिलेयं ना मग आम्हांला मका, खूप चांगली दर्जाचे आहे, म्हणजे ती
हां, हां, हां
हं, क्वालिटी चांगली आहे.
हा, हा, हा
ते, ते, त्या कंपनीतच हाय ना मग ते, त्यांच्यात ज्वारी अस ते, गहू असतो, चरवती गहू असतो, त्यांच्याकडे
हां, हां
हं, मक्याचे असतं, शेवंतीचे पण येतं त्यांच्याकडे बिवारं
असे वेगळे, वेगळे शेवंतीची फुलं असत ना त्याची पण बिवारी असतात, त्यांच्याकडे-
हं, हं तुम्ही किती बहिणी ओ ताई?
आम्ही चार हाय ना ओ,
अरे बापरे! हं भाऊ?
भाऊ एकच हाय आम्हाला.
हा, हा आमच्यासारखंच, आम्ही दोन बहिणी, एक भाऊ
भावाच्या वाट पाहण्यामध्ये दोन वाढून गेल्या.
जुन्या लोकांच कसं असतं ना, आता एकच होऊ देतं, आज आणि दोन होऊ देतं.
नाही. आता दोन पण नाही होऊन देत.
हम्म! जुन्या लोकांचे विचारशहा धारणाच वेगळी असते.
हम्म! मुलाच्या नादात किती मुली होऊन देते.
हो! मग तेच ना, वाढून जातो ना मग परिवार.
बरं काही, काही मग असं झाल्या, झाल्या वारून जाते असं, माझ्या आजीला सगळी मिळून अशी नऊ मुलं होती. म्हणजे एक मुलगाच होता, बाकीच्या मुलीच होत्या, पण त्याच्यातले वारल्या काही मग पाच मुली आणि एक मुलगा राहिला बाकीच्या वारल्या
हम्म! पूर्वी कुठे एवढी सुविधा होती.
काहीच नाही काहीच नाही हे नुसते होऊनच देत होते.
आणि ते जन्मता कुठे त्यांना लसी वगैरे मिळायच्या. आता तरी बी सी जी लगेच बी सी जी लस मिळते. जन्मजातं होताच, लागले म्हणजे मग त्याला कोविल बीविळ काही कावेळ राहायला पोटात, का लागले ते काविळ ची लस पण द्यायला पाठवतात.
कावेळ ची लस.
हा म ते कस ते कावीळ मुळेच मरायचे ना मग पूर्वीच्या काळी. काय त्याना समजायचं नाही बिचाऱ्याना.
आता माझी ती चुलत नणंद ये तिची जाऊ आठव्या महिन्यातच नाही की डिलिव्हरी झाली, तर ते झाल्या- झाल्या लगेच तिचं बाळ म्हणजे सिजरिंग करून घेतलं ते पाणी संपलं होतं गरभातलं झालं- झालं लगेच ते पोरग का काचेच्या पेटीत ठेवलं, म्हणजे पंधरा दिवस अ काचेच्या पेट्टीत म्हणजे त्याचं किती भांड झालं असल सांगा बरं?
बाबा बाबा बाबा.
म्हणजे बाळ दुसऱ्या दवाखान्यात, आई दुसऱ्या दवाखान्यात.
आणि ते येत ते आता माझा मावस भाऊ ये ना त्याला मुलगी झाली म्हणजे ती मुलगी सात महिन्याची त्याची वगैरे भरली त्यांनी.
हम?
म तिला काय पोटात त्रास व्हायला लागला असेल दवाखान्यात नेल दवाखान्यात नेल तर डिलिव्हरी ही केली.
हम्.
डिलिव्हरी केली तर ते सात महिन्याच बाळ म्हणजे तिची वाढायची जी वाढ होते ना ती थांबून गेलेली होती, ते जेव्हा झाली तेव्हा पाचच महिन्याची होती, तिला दोन महिने काचेच्या पेटीत ठेवलं, हो आई घरी आणि मुलगी दवा खाण्यात, आणि म ती आई तिला दूध पाजायला जायची तिथं, खाण्यात.
आणि ती पाच महिन्याची होती नवीन नवीन ते दूध पन्नी चाललं तर तिला कुठलं पावडरच दूध पाजयला लावायचं ते डॉक्टर.
अरे देवा.
हो, त्या मुलीला किती पैसे लागले माहिती तुम्हाला, आठ लाख रुपये लागले.
मग तेच ना हे पण किती भाड हुन गेल बा पर पैसा लागून गेला.
दोन महिने ती मुलगी पेटीत राहिली काचेच्या
हम्.
हम् मग ते सात, म्हणजे म टी सात महिन्याची झाली पूर्ण
हां.
सात महिन्याची झाली ना तर मग तिला घरी आणलं, घरी आणलं आणखी तिची तब्येत खराब झाली आता ती, त्या पेटीतन निघाली आणि हे बाहेरचे वातावरण महिन्याच्या बाळाक किती किती क असत, आणखी दोन महिने त्यांनी परत ठेवले, म्हणजे चार महिने ठेवले त्यांनी.
अरे बापरे.
चार महिने त्या पोरीला पेटीत ठेवले, आठ लाख रुपये तिला लागले.
बापरे बापरे बापरे! आठ लाखाचं बाळ.
विचार करा आणि पूर्वीच्या काही असे मुलं व्हायचे काही लोक सुविधा नाही काही नाही मरून न्यायचे ना मंग, काय?
आत्ताच्या काळात सुद्धा ती कोकणीची बाळ आता आमच्या शेजारीच ती कोकिन बाई राहती. तिला म्हणजे दीड महि दीड वर्षाचच बाळ नाही ते एक मुलगा दीड वर्षाचा होतो नाही, तर लगेच ती परत बाळातीन व्हायची. तरी त्यांला काहीच नाही हो उन्हा तानात खेळाते तरी त्या पोरांना सुद्धा काही नाही. आपल्याच पोरांना उन्हात गेला का ताप येतो आमक हो
आ मा ते बघा त्यांच हे ना जन्मच उन्हात होतो.
त्यांना वरदानच आहे ते बहुतेक.
हम्म नाही आणि ते निसर्गातच जास्त राहतात, निसर्गामध्ये जास्त राहणं आहे ना त्यांचं आबा काय झालं का चला रे घरात चला. चला ऊन लागतय चला. थंडी वाजते चला आपण घरात घरात घालून मग आपली मुलं तशी नाजुक होऊन जाता.
हम्म तेच तर, आता एवढ्या उन्हात खेळत होते दुपारी बापरे! किती उन लागायचं, तरी काहीच नाही त्यांना.
काहीच नाही होत त्यांना
बरं ते विचार ही करत नाही का आपल्याला खायला नाही समजा व्यवस्थित काहीच नाही. तरी एवढे पोर होऊन देत्या ते
काही नाही ते ते एवढं शिकलेलं नसता ना ओ त्याच्यातलं एवढं ज्ञान नाही न त्यांना. हा त्या गोष्टीत जी ज्ञान नाही राहत त्यांना आ काही एवढं शिकलेलं नाही काही नाही, होतयं आहे होऊ द्या, असं आहे त्याचं.
चार होऊन दिले बाईंनी त्या येड्यासारखे, चार होऊन दिले.
त्यांच्यात काही हुंडा नाही देन पडत ओ.
हुंडाही नाही आणि त्यांच्यासारखं काय नोकरीला लागलंच पाहिजे असंही काही नाही ना.
काही नाही त्यांच्यात चालत सगळं हा आपलं सगळं मग असंच पाहिजे तसच पाहिजे त्याच्यात मग आपण लिमिटेड असतो, हम्म त्याच्यामुळे हम्म
नळकुड.
झालं वाटत आ, कट होईल आता कॉल.
थांमा मी बघते.
हो झाले अकरा मिनटं झाले.
हो करू का बंद, तुम्ही करता का? मीच करू इथून परत. कारण कारण एक काॅल बाकी आहे, मी करु